येते काय ऐकायला? हॅलो हॅलो ताई येतय ऐकायला? हॅलो.
होय येतोय ना आवाज?
हा येतंय काय तुम्हाला?
हो हो येतंय.
हो हो काय गं काय म्हणताय, सगळं झालं का संध्याकाळची काम चहापाणी वगैरे?
हो हो, तुमचा?
हो आमचं पण झालं.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
होय तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
हो.
आता काय म्हणजे अ संध्याकाळी आता स्वयंपाक वगैरे अ लागायचं असं. स्वयंपाकाला लागायचं असेल ना?
हो.
पाऊस वगैरे आहे तुमच्याकडे, पाऊस वगैरे आहे का?
हो चालूये थोडं थोडं, तुमच्याकडे?
हो आमच्याकडे पण थोडा थोडा
हॅलो.
हा थोडा थोडाचय.
हो‌ येतो जातोय असं श्रावण महिन्यात तशे काय आहे आता ऊन पण हो तसं बघायले.
श्रावण ताप्ती पडतात ना तसं पडतंय.
हम्म त्याच प्रकारचं अजून श्रावण त एक महिना लांबे.
हो अधिक महिना आला ना?
हा.
आवाज येतोय ओ तुमच्याकडे काय तरी.
नाही हॅलो.
हां आवाज कसला तरी येतोय‌, क्लियर नाही तुमचा आवाज येत.
अ हवा चालली ना, मळ्याची वस्ती.
हा हा हा.
हो हो हो.
ओके ओके, बरं बरं आसुदे आसुदे हो हो.
वातावरण छान हाय पण आ
हो, छाने मस्त थंड हवा सुटलीये.
हो ओ, तरीपण ना मध्येच जरा ऊन पडलं की जरा गरम होतं पण.
हो गरम होऊन येतं.
होय होय.
ह ह ह, बाकी काय तयारी चाललीय?
बाकी काय नाई आता तयारी, स्वयंपाकाची आता तयारी थोड्या वेळाने करायची.
हो.
गरम गरम करून गरम गरम करून लगेच हे जेवलं की बरं ‌ असताना कारण करुन ठेवायचं म ते गार होतं ना.
अ‌ हो. काय मेनू बनवताय मग?
आज ह आज काय नाय, अ‌ डाळ भातच म्हणजे ‌ आणि पोळ्या म्हणजे आम्ही पोळ्या म्हणतो. ‌ चपाती म्हणजे चपाती. सकाळची भाजी थोडीशी हाय, म म्हटलं ‌ आता आमटी भात करूया ‌. तुमच्याकडे काय ‌आज उपास वगैरे असतो.
हम्म, आहे काय ना कायनीे ने पकडलाय हं स्वयंपाक करावाच लागतो.
ओके.
भाकरी वगैरे करता का तुमच्याकडे?
हम् पोळी, चपाती गव्हाची. हो घवाची चपाती वगैरे बनवतो
हम्.
हम भाजी फ्लावर बनवायची आज.
वा.
आवडते काय तुम्हाला?
हो रोज काय भाजी करायची हा प्रश्न ओ.
सर्व लेडीज ना तोच प्रॉब्लेम, आज काय बनवायचं.
हो आज काय बनवायचं स्वयंपाक काय एक अर्ध्या तासात पावून तासात बनवून मोकळं हो तो पण ते काय करायचं हू
हो तेच आहे.
तो विचार करावा लागतो.
हो ना, तुम्हाला आवडते का बाजरीची भाक
हो आवडते आवडते मला.
हो बनवता येते.
हा बनवता येते, आम्ही आ तांदुळाची बनवतो ना तशीच बनवतो आम्ही.
अ हो अच्छा.
म्हणजे त्याच्यात गरम पाणी घालून वगैरे बनवतो.
हो, तांदळाची पण का?
नाय तांदळाची नाय तांदळाची जर का म्हणजे आप आमच्याकडे मोदक करतात, जसं मोदकांना उकड घेतो तशी उकड घेऊन करतात ती लाटून करतात. पोळी सारखी, चपाती सारखी, आणि जर का ते नुसतंच करायचं असेल तर मग थोडसं कोमट पाणी घालून भिजवून आम्ही ती भाकरी करतो, आणि बाजरीची वगैरे असेल ना तर बाजरी दळून आण आणली की लगेच दोन तीन दिवसात केली ना तर छान होते भा भाकरी ती. आणि नंतर केली ना की त्याची ते विरी जाते म्हणतात, चिकटपणा जातो म ते त्याच्यात गरम पाणी घालावं लागतं आम्हाला.
हो हो ते कडे असे चिरून जात ना ते.
हा मग तुम्ही कसं करता भाकरी?
हम्म आम्ही पण असंच बनवतो. जास्त म्हणजे थोडं थोडंच आणतो. डायरेक्ट, जास्त दिवस नाही ठेवत पीठ एक दोन दिवसात संपवून टाकतो.
हां बरोबर ये.
तांदळाची सहजा खाती नाही, पराठे वगैरे खातो आम्ही ते
हा बरोबर हाय आणखी काय आमच्या इकडे तांदूळ जास्त ना म आम्ही तांदुळाची भाकरी खातो असं. ज्वारी पण खातो, नाचणीची पण खातो.
हो का? छान ये भरपूर हेलदी वस्तू खाता तुम्ही.
हं, म्हणजे आम्हाला थोडं थोडं आणायचं दळून कधीतरी नाचणीची करायची, कधीतरी ज्वारीची करायची, आता ते डायबिटीस आहे ना थोडा इकडे आमच्या इकडे ह्यंना म्हणजे थोडासा आहे जास्त नाही आहे तर मग ती पोळी पण जास्त म्हणतात खायची नाय म्हणून म भाकरी करायची नाचणीची
हो हो चांगलंय रुटीन छान केलंय डायटिंग साठी हा.
हू डायबिटीस असला कि म ते पोळी नाही जास्त खात भात नाही जास्त खात
हो ना ते गवाच्या पोळी मध्ये काय साखर वगैरे जास्त अस
हो हो हो हू म्हणून
म ती ज्वारीची वगैरे खात जाय कंटिन्यू
हो हो ज्वारीची चालते
थंड असते ना ती शरीरासाठी हा
ज्वारीची चालते
हो
बाकी बोला अजून काय म्हणताय अजून तुमच्याकडे काय रेसिपी म्हणजे वेगळी असते हॅलो हॅलो आवाज गेला तुमचा हॅलो.
येतोय का आवाज
हा आता येतोय
काय नाय म्हटलं सादच जेवण असतं आमच्या इकडं असं सणावाराला स्पेशल असतं काय तरी पुरणपोळी वगैरे आता अधिक मास तेव्हा ते गोड चांके वगैरे नाय का बनवत
हा हा हा
हम् तुमच्याकडे बनवता का?
काय गोड काय?
गोड चामके वगैरे अधिक मासात बनवतो आम्ही असं.
नाही आमच्याकडे नाही ते काय नाही बनवत म्हणजे अ कशाचं असतं ते रव्याचं का
नाही ते आपलं गव्हाच पिठ असतं ना
हां.
हो म ते असं आपण नागलीची पापडी वगैरे कसं बनवतो सुट्टी घेऊन तसेच म्हणतात त्याच्यामध्ये गुळ वगैरे टाकून बडीसोप आणि ते छान मळून घ्यायचं गलासाने किंवा कशाने पण ते कापलं जातं आणि तळायचं खूप छान लागतं.
ओके ओके हा हा हा हा
हू ट्राय करून बघू
म्हणजे कडक कडकण्या वगैरे म्हणतात का त्याला
नाय नाय आमच्या भाषेत गुळ चाणक्या म्हणतो त्याला
हा अच्छा अच्छा ओके ओके
हू
हू हू हू तेच अ असं ह्या आता फोनमुळे म्हणजे, आपण आता हे फोनवर बोलतो त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या रेसिपी माही माहिती झाल्या म्हणजे मला पण कारण ते ते काय चकोल्या वगैरे किंवा दालभाटी ती वेगळे ते असं-
वगैरे न मी पण ऐकलेले भरपूर रे पण खाल्लेली नई दाल-चकोली असं.
हा तेच पण असं वेग वेगळ्या अ भागातले वेगवेगळे पदार्थ ऐकून आपण लगेच आपण म्हणतो ना कसं करायचं म्हणजे म त्या रेसीप्या ऐकून आपल्याला ते असं करावसं वाटतं, म्हणजे कधी कधी पण घरातले खातील का नाय म्हणजे नवीन पदार्थ- म्हणून म्हणजे खातील नाय असं नाय पण असं वाटतं म्हणजे
हुं, बघावं ट्राय करून.
हो, फोन अ फ्रेंड मुळे आपल्याला खूप मैत्रिणी पण मिळाल्या अणी खूप आपल्याला माहिती झालं इकडचं तिकडचं जरा नॉलेज
हो तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती.
हा पद्धती पण वेगवेगळ्या, किंवा अ बोलण्याचं भाषा पण थोडी वेगळी असं- ते हुम त्याच्या मुळे छान न म्हणजे छान वाटतं असं.
हं हुं.
फोण मुळे. म्हणजे अशा काही दोन दोन तीन मैत्रिणी सुद्धा झाल्या, माझ्या म्हणजे असं की नेहमी आम्ही असो- जर कधी कधी हा कधी कधी आम्ही असं हा बोलतो असं काय नाई. म्हणते बघ विचारून. मला बी म्हणजे मुळात. मुळात असं आपल्याला कसं अ असं मला असं बोलायला आवडतं म्हणजे असं काय नाय.
अं मला पण हा छान फ्रेंडली बोलता तुम्ही.
बसून म्हणजे मला नाय ते जमत असं ए.
हो ते आहे ह ह बोललंच पायजे माणसानी.
काय.
बोललंच पायजे.
अस आहे मग.
घरात पण असतं आमच्या खूप असं सगळे बोलतो बोलके आहेत, आमच्या घरात त्याच्यामुळे- एकत्र कुटुंबयना आमचं त्याच्यामुळे बोलायलाच लागतं. हॅलो, एकत्र कुटुंबात म्हटलं सगळं बोलावंच लाग् तर हो हम्म.
हं हं हं छाने बोल कसं व छान असतं. मैत्री पण होते, ह ह ओळ हा ओळख ओळखी मध्ये असतय ना म अशा व्यक्ती.
हो ना हो ना तेच बरं वाटलं खरंच् छान म्हणजे असं अ फ्रेश वाटतं जरा ओ, बोललं की आपण असं कुणाचं-
हो, ते हाय नवीन व्यक्तींची नवीन माहिती मिळते.
हो हो हो तेच ना. सगळ्या पद्धती माईती होतात. मी आज मी आता कितीदा बोलले अ तीन चार फोन झाले माझे पण असं म्हणजे नवीन नवीन एक एक माहिती मिळाली.
होय ना हा हा हा.
होय छान वाटलं मस्त वाटलं बोलून तुमच्याशी.
हो. हो हो बाय.